येतोय आवाज, हो येतोय. त येतो काय म्हणतो पाऊस?
पाऊस चालूच आहे.
अ हो हो
आज काही बंद आहे का पाऊस दिवसर पण चालू आहे. हा
जास्त की कमी जास्त की कमी
हा आता कमीच आहे उगं थेम थेम थेम थेम चालू आहे तसं दुपारी होता जास्त
हो पावसाळ्यात फिरायला आवडतं.
हो आवडतं की पावसाळ्यात फिरायला. असं निसर्गरम्य ठीक कानं, डोंगर, दर्या म्हणजे खूप हिरवळ असते ना, डोंगर. दऱ्यामध्ये अ जास्तीत जास्त तसं कोकणाकडं वगैरे नाशिक, त्र्यंबकेश्वर जस्त हिरवळ असते तिकड खूप छान असत डोळ्याचं पारनच फिटत तिकडं
बरोबर आहे. फिरण म्हणजे कशासाठी असतं खास करुन तर म्हणजे आप मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी किंवा न नवीन जी संस्कृती आहे ती समजून घेण्यासाठी म्हणजे त्या शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे फिरणे नाही का पर्यटनाची सवय पाहिजे. फिरायला प्रत्येकाला तर आवडलच पाहिजे, आणि कसं फिरलं तर आपल्या ज्ञानात पण भर पडते, ताजे तवाने वाटते हो आपली सर्जन सर्जनशीलता जी असते ती वाढते नाही का,
हो ना,
हम. म्हणजे इथं तर विचार केला तर म्हणजे त्र्यंबकेश्वर जे मंदिर आहे.
हा हो ना,
ते मंदिर इथं आपलं, नाशिक
आणि आणि आपल्याला, हा हा. बोला-बोला.
हा बोला ना वेगवेगळ्या ठिकाणी काय? हॅलो?
आपण वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावर, आपल्याला तिथली संस्कृती पाहायला मिळते.
नव नवीन अ जे खाद्य पदार्थांचां आस्वाद घेता येतो, वेगवेगळ्या ठि काचां आपल्याकडं जे असतं, ते तिकडं नसतं ना वेगळंच काही तरी असतं, जे त्याचा पण आपल्याला अनुभव घेता येतो ना. आपल्या अ हो ना, आपल्या हम्म
नाशिकचा विचार जर केला तर, म्हणजे महाराष्ट्रातील वाईन कॅपि टल तशीच एक म्हणजे प्रमुख तीर्थक्षेत्र पण ये, ते फिरण्यासाठी त्याचा उत् तम शहर पण मानतात, बरेचसे लोकं तिथले आकर्षण पण बरेच आकर्षणये, नाशिक जिल्ह्यात चांदवड ये त्र्यंबकेशवरये, वनीये अशे भरपूर देवाचे तीर्थक्षेत्र म्हणजे आहेच नाही का? ह्म म्हणजे त्र्यंबेश्वर जर म्हंटलं तर ते बारा ज्योतिर्लिंगां पैकी एक मुख्य शहरये ते, ते नाशिक शहरापासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटरे वाटतं, जसं सुला वाईन पने इथं, जस निसर्ग अ रम्य आनंदाचा आनंद घेण्यासाठी, ते या शहरापासून दहा- एक किलोमिटर आहेच, परत नासिक मध्ये पांडव लेण पणये, म्हणजे बुद्धकालीन गुहा, शहरापासून त्या अवघ्या हो सात किलोमीटर अंतरावरये. जअ पंचवटीमध्ये गेलं तर, रामकुंड वैगरे, गोदा घाट ये आता, गोदावरी च नदी काटचं जे पवित्र क्षेत्र पण मानतात, हो. हो. जसं विचार केला त पर्यटनाचे अनेक फायदे ये नही का?
रे, हा पुन्हा पर्यटन जर केलं तर जा अ म्हणजे हवामानात पण फरक पडतो, जर एखादा माणूस आजारी वगैरे असेल. तर त्याला थोडं नवीन ठि- काणी हवामानात बदल‌ होतो. तर डॉक्टर सुध्दा सांगतात कि, थोडं हवा बदल करा म्हणून. बरेच फायदे यत अ प्रवास केल्याचे, शारीरिक दृष्ट्या
ह्म.
अ जर निरोगी राहायचं असेल तर, प्रवास करावं ह ना.
म्हणजे नुस्त प्रवासच नही, आपण म्ह णजे असं, आसपास घरात रोज-रोज घरात राहण्यापेक्षा
नवीन अ परिसरामध्ये भेटी द्या.
हो.
हा.
म्हणजे विचार जर केला ना तर बरंच कायी.
हो ना. आजकाल कसं झालंय सगळं लोक बिझी झाले कुणाला वेळ नाही इकडं ति''--'' इकडं जायला. म्हणजे त्याच्यामुळं ताण पण वाढला ना लोकांना आणि. तेचे परिणाम पण वेगवेगळे भोगावे लागत. तेच हां म तेच्यात असं. आता तुमच्या तिकडं नाशिककडं वगैरे छान आहे फिरायला मग थोडंसं फ्रेश होऊन येत. तना माणूस.
वां तसचं करून घेत
हिरवंगार जंगल.
नाही म्हणजे नाशिकमध्ये जर विचार केला ना. हो हो नाशिकमध्ये जर विचार केला ना तर इकडे चांदवडकडे. चांदवडकडे पणहुन धबधबे वगैरे ये चंद्रेश्वर ये. तिथं पण म्हणजे वरती डोंगरावर आहे ते पण बघायला छान वाटत. सगळीकडे हिरवगार झालेलं राहत मन प्रसन्न वाटतं नाही का. लहान मुलांना नेलं पण नेलं तर ते पण फ्रेश होतयां. त्यांना पण ताजे तवाने वाटतं थोडसं आणि त्यांच्या मनातले विचार पण बदालेत. जाता ना रोज रोज घरात ठेवून ठेवून ते पण हे होऊन जातात. मगतसं वनीला गेल्यावर पण वरती गडावर. जायला भेटतं आणि पावसाळ्यात पूर्ण धुकं आलेलं राहतं वणीला गेलात.
खूप छान असतं ना तिथं वनीच्या देवीला एका साईडला अशी कललेली. ते पूर्ण म्हणजे अ''--'' मं आपल्याला वाटतं ना कि तिथं ढगच आहेत सगळे म्हणून असं. अ म्हणजे छान आहे वणीची देवी पण खूप छान आहे आणि तिकडं. सगळे डोंगर दऱ्या म्हणजे बघण्यासारखं आहे हो वेगळीच मजा. माझ्या च्या आहे खुप साऱ्या पायऱ्या आहेत ना आणि तिथं गेलं की कसं स गा''--'' वाऱ्या मध्ये मन असं एकदम ताज तवाणं प्रसन्न वाटतं ना तिथं म्हणजे. थकवास निघून जातो एवढ्या आपण पायऱ्या चढलेल्या.
हो कस इकडं भीमाशंकर अभयारण्य पण ये. हो नाही नाही नाही हो भीमा शंकर अभयआरण्य जवळपास. तिथं नांदूर मधमेश्वरपणये नाशिक पासून दोन्ही पण जवळयं हाय. भीमाशंकरच जवळ हाय आणि. नांदूर मधमेश्वरच नांदूर मधमेश्वरच तर खूपच जास्त जवळये. म्हणजे तिथं गेलं वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी वगैरे पाहायला भेटतां. हो प्राणी पक्षी पाहायला भेटतात इथे गेल्यावर. हो तिथं पण ये तिथं पण त्र्यंबेश्वर आहे त्र्यंबेश्वरला आपलं. स्वामींचं गुरुपीठ ये दिंडोरीला पण ये.
हो, जे छान आहे तिकडं म्हणजे कधी ताण तणाव आला तर आपलं. हृदयाला पण धोका राहत नाही ना असं प्रवास अ ते केल्यामुळं. नियमित प्रवास जर केला. असं डोंगरदऱ्या हिरवळ वगैरे बघितली तर आपलं मन. पण प्रसन राहतं मग नद हृदय आपलं निरोगी राहायला मदत होते. हो ना. शारीरिक हालचाली पण वाढतात जसं की वरती चढणं वगैरे.
नाही नाही, रोजच घरात बसल्यापेक शा हाय ना फिरायची सवय पाहिजे, म्हणजे आपण जर मळ्यात जर राहत असलं ना रोज आपल्या शेताला, ठीक आहे आपल्याला चालता वगैरेे येत नाही पण आपल्या शेताला रोज चक्कर मारला पाहिजे, थोडसं हिरवळ मध्ये गेलं पाहिजे, बाहेरचं वातावरण म्हणजे आपल्यासोबत मॅच होत त आणि बाहेरचं काय चाललंय ते आपल्याला समजत ना. बाहेर काय चाललंय ते समजतं. हो शहरातल्या लोकांनी तर आवर्जून फिरलंच गेलं पाहिजे, त्यांनी फिरलंच गेलं पाहिजे नाही का? संध्याकाळी जेवण झाल्यावर, नाही शहरात कसं आपल्यांना बाहेर ची हवा भेटत नाही, शहरात कसं असतं बाहेरची हवा भेटत नाही. त्यामुळे शहरातल्या लोकांनी आवर्जुन सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी अशी दोन चक्कर तर ठरावीक मारलीच गेले पाहिजे, फ्रेश हवा भेटती नाही का? घरात काय तेच तेच बघायला भेटतं.
हा हा. आपल्या म्हणजे कसं भारतामध्ये ऐतिहासिक पण किल्ले वगैरे वेगवेगळी मंदिरं खूप आहे ना बघण्या
हो, नाशिकमध्ये आता ते हे पण नाही ना एक अ सुवर्ण मंदिर.
ह बनणारय का बनलंय?
बनलय, आहे ना आहे ना ते मंदिर.
होय हा.
हो, ते तिकडं तिकडचं आहे ते पंचवटीकडच आहे म्हणजे पंचवटी तर बी हे केलं ना तिथे रामकुंड बरच आहे काही, रामाचं मंदिरए. ते गोदावरीचं हे ये
ते सीतेची नहाणी वगैरे तिकड च आहे ना पंचवटीच्या तिकडच? हो. हो, तिथून मला वाटतंय एक किलोमीटर हा
जिथून अ म्हणजे गोदावरी नदी च उगम झालेला आहे ते स्थळ पर्यटन ते एक पर्यटन स्थळ आहे. ते पण इकडं आपलं त्र्यंबकेश्वर पासूनच ती उगम पावते.
हो छान आहे तिकडं बघायला तुम्हाला हा. तुम्ही तर आवर्जून जायला पाहिजे पाऊस वगैरे उघडल्यावर असं. हिवाळ्यात हे.
हो, अजून तर म्हणजे जवळ असून जाणं होत नाही, जवळ असून जास जाणं होत नाही हो, नाय आणि म्हणजे कसं वनी वगैरे आता वनीचं भरपूर दिवसाचं गेलेलो नाही. पण चांदवडला वगैरे जात राहतो. त त्र्यंबकेश्वरला पण आम्ही आत्ता जाऊन आलो. अ उन्हाळ्यात गेलो होतो आम्ही, हो हो हो त्र्यंबकेश्वरला आस ते नाशिकला पण असते, कुशावार्तावर भरपूर आणि इथं गोदावरीमध्ये पण भरपूर असते ना. गंगा स्नान करताना सगळे, आणि गंगा आरतीला पण भरपूर गर्दी असते.
धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे ना श्रावण मध्ये भरपूर तीर्थ आटन वगैरे करतात लोक. क त्याच्यामुळं भरपूर गर्दी असेल, स्थानिक लोकांनी थोडसं त्यांच झाल्यानंतर गेलं तरी चालतं ना म्हणजे त्यांची गर्दी तिथल्या लोकांची गर्दी असं होतं पण आता कसं धार्मिकतेला महत्व य आहे ना
हो त्याच महिन्यात नाही बरेच लोक जे कपल अशे त्वरच महादेव मंदिर जे आहे ना बरेच लोकं श्रावणी सोमवारी बर का खूप लवकर जातात तिथं दर्शनाला म्हणजे असं पण सोमवारी खूप जास्त गर्दी असते. ते तर याच्या वेळेसपेक्षा जास्त गर्दी असते.
आणि आता आपली आपली वाहनं पण झालेत त्याच्यामुळं किती पहाट लवकर जरी उठून गेले तर गर्दी वगैरे राहत नाही म्हणून लोक लवकर जाऊन लवकर दर्शन घेऊन. येतात. हो चालेल तई तुमच्या तिकड. ची माहिती सगळी मिळाली अजून म्हणजे छान वाट ला ऐकून हो
पण बोलून छान वाटलं हो थँक यू